हॅलो
हां बोला
हॅलो
हॅलो आवाज आला का
हा तुम्हाला येतंय ना
होय होय येतो की
काय करताय?
काय नाही घरय आवरून बसलय. तुम्ही
मी पण बसले
होय ह कुठे राहता तू
म्हणजे रायगडमध्ये तुम्ही
आम्ही रेंदाळ खपरी रेंदाळ
अच्छा
हा जॉब वगैरे करता होय होय झालं तुमचं
हो माझ्या ख
हम
जॉब नाही मी घरीच असते
हा
तुमचं झालं जॉब म्हणजे सॉरी तुम्ही जॉबला आहात.
नाही घरीच असतो मी पण
अच्छा
हा
मॅरिड आहात.
होय मॅरेड आहे तुम्ही
हा प
ह ह मुलं असतील.
हो हाय छोटा आहे.
हम् हा हा
तुम्हाला
मग ना आहे वर्षाच आहे. आता गेल्या महिन्यात वर्ष झालं
हा माझा पण आता वर्षच आहे. वर्ष हून दोन महिने चालू
हा हां
हां
हम्
मग जेवायला काय केलंत?
जेव्याला वांग्याची भाजी केेली. ती डब्याला मिस्टरांचा डबा असतो ना.
अच्छा आज नॉन व्हेज नाही. का
नॉनव्हेज आमच्यात नसते सासू सासऱ्यांच्या गळात माळ आहे ना
हा का
हा त्यामुळ आहे करतसा घरात मिस्टर डे खातात बाकीच पण खायत नाही. आम्ही मग ते तेवढं बाहेर जातात.
हा काय
तुमच्या
हा मी नॉन व्हेज केलाय सुटटीच रसाण आणि अंड्याच पोला म्हणजे नंतर करू ना हम्म
ह आमच्या तरा गेलतो अंड अंड तेवढं करतो. का वाता
अच्छा तुम्ही बेबीला काय काय देता खाऊ आत्ता?
आपलं रेगुलर वरण भात, दूध भात, अ चपाती आम चपाती वरण, दूध वरण,
अच्छा हांातो सगळं
होय खातातो का तुमचं
नाही ना खायला मागत नाही त्याला देते मी पण खिचडी किंवा डाळ, भात पण तो जास्त खायला मागत नाही.
होय.
हम्म सकाळी दूध भाकरी पण देते खाल्ली तर थोडीशी जास्त नाही खात.
होय खाते तसा.
हा नाही खायला माग जास्त.
हा ठेवतेय का काय अस अंगावर याला
हा पितो मध्ये, मध्ये आता जास्त नाही. पण असं त्याला जर असं झोपवायचं असेल तेव्हा देते आणि रात्रीच.
होय होय.
हम्म.
आता काय करायलाय?
झोपला ये आता.
हो मुलगा आहे का?
हो तुम्हाला?
मला पण मुलगा
अच्छा.
हम्म.
मग कॉलेज झालं तुमचं?
होय झाली की बारावी झालीया.
हा चाल
तुमच?
माझे पण बारावीच चालेय.
हा हा कोणती साईज?
माझे आर्डस तुमचे?
कॉमर्स.
अच्छा.
ह मग टयाली कॅम्प्युटर टयालीचा झालाय क्लास पूर्ण थ्री मंथ आली बेसिक झालात म आता बघायचं दिवाळीनंतर जॉब.
ह काय मी पण एम, एस, सी, आय, टी केलेय.
हा हा.
पण आणि मी जायचे म्हणजे कंपनीमध्ये पण जायचे जॉबला.
हा हा.
हा पण नंतर सोडला कारण की जरा घरी प्रॉब्लेम होत ना माझ्या आ सोडल हा.. मी पण काहीतरी एक दीड वर्ष काहीतरी केलं जॉब नंतर म सोड हा म नंतर लग्न झालं मग राहून गेलं सगळ
होय ते पोरांच्या यांच्यात नाही होत.
हा बघेन मी आता हा जर मोठा झालाना की मी करणार आहे काहीतरी कोर्स.
हा हा चालते.
तुम्हाला असं काय आवडतो असं तुम्हाला कोणता आवडीचा छंद तुमचा काय आहे
माझं तस मेहंदीचा आहेा
अ सेम मला पण मेहंदीच काढायला आवडते ह
म्हणजे लग्नाच्या आधी तर मी सारखे मेहंदी काढत होतो तेच्या नाही मग कधी तर माहेर गेलं की काढतो या
मी पण असं लग्न कार्य असेल ना तर काढते मग मी शेजारच्या येतात माझ्याकडे मेहंदी काढायला त्यांना माहती आहे ना मी काढते. मग येते त्यांना काढून मी अजून कोर्स नाही केलाय
हा माझा पण नाही झाला.
हा मी असं बघून, बघून काढते.
होय, होय सेम मोबाईल वर बघून.
हा मी करणार एक कोर्स बाबूत छोट मो आहे ना जर मोठा झाल्यावर करून हम्म त्याला सोडून आता नाही ना जाऊ शकत तर राहणार नाही हम्
अच्छा
हा ना आणि घरातले पण किती घेऊन घेणार
हो
म्हणून मग नंतरच लावे
हा हा मिस्टर काय करतात म
ते लाईटच काम करतात म्हणजे
आमच चांदी कामाल जातात
कोणता
चांदी काम म्हणजे असं पैंजण
अच्छा अच्छा हा हा सोन्याच म्हणजे चांलीच ते
हा
ते म्हणजे ते बनवतात का
हा ते क काय हा कंपनी आहेत हा
अच्छा मग कुठे फिरायला गेला होतात कि नाही
नाही लहान मुलं आहे ना त्याच्यामु नाही कुठं तुम्ही
हा मी जाते अधूनमधून म्हणजे फिरायला म्हणजे असं जवळपास कुठे गेलेली आता अलिबागला गेलेली म्हणजे बाबूला नव्हत ना याला पाऊस होता ना हा बीच वर गेलेली हम्म म्हणजे त्याचच काम होत हा म्हणजे त्याचच काम होत त्यासाठी गेलेली मग जरा बीचवर पण जाऊलं
कामानिमित्त केेलेलं काय
हा त्याचच काम होत ना जरा गेलेले हा मग तिथन जवळच आहे ना बीच मग बीच वर गेलो जरा थोडासा टाइम स्पेंड केला आणि घरी आल
हा हा जरा बरं पडतंय तस म्हण बाहेर जरा
हा तेच ना जरा मूड फ्रेश होतो घरातच सहान कंडाळा येतो
तर हो आम्ही जातो अजूनमधून कोल्हापूरला कता रामबाबेला ज्योतिबाला
तुम्ही कोल्हापूरच्याात का
नाही माझं माहेर इचरत म्हणजे देवाला जातो तिकडें अंबा बैला ज्योति बाला
अच्छा! नाही म्हणजे तुमची भाषा अशी जरा वेगळी वाटते. ते ना ऐकायला ते चांगलय.
हा हा, नाही आम्ही इकडे हेज कोल्हापूरच इचलकरंची साईड.
अच्छा.
हा तुमचं माहेर कोणतं
आपली पर्सनल डिटेल्स इथे नाही सांगायची असं ह प ह म्हणजे अशी सूचना आहे म्हणजे नॉर्मल बोलू शकतो पण असं एकदम एकदम पर्सनली नाही सांगू शकत
हा.
म जेवायला तुम्ही म्हणजे तुम्हाला काय बनवायला आवडतं जास्त तुमच्या आवडीचा पदार्थ काय?
तसं का नाही मी सगळं बनवते.
म्हणजे काही असं काहीतरी असेल ना तुमच आवडीच जे तुम्हाला
अ पावभाजी, मिसळ.
अच्छा!
हा तुमचं?
तुम्ही, हा मला पण पावभाजी आवडते. अजून असं म्हणजे बाहेरच बोलला तर बिर्याणी चायनीज वगैरे. शौर्मा.
हा हा, हा हा.
तुम्ही असं बाहेर खाता की घरी बनवून खाता?
नाही आम्ही घरीच बनवतय मिसळ परत पावभाजी, जास्त बाहेरच नाही खाईत.
हम.
कधी तर मग कामा निमित्त बाहेर गेलं तर हे खातोय आपलं पा पाणीपुरी नाही तर भेल, जास्त पाणी पुरीच शक्यतो खातोय, होय.
हा पाणीपुरी, शेवपुरी.
हो ते माझ फेवरेट आहे नाही जास्त.
हम्म रगडापुरी पण छान लागते.
हो हो.
कध असं बाजारात गेली ना की खाते रगडापुरी वगैरे. आणि आमचे ते फेरीवाले पण येतात ना बाजूला म्हणजे आमचा रोडच आहे ना रोडवरच घर आहे ना. म ते काय चालूच असतात मग आलं की घेते.
हो, हा हा. आमच्या इथं पण कवा तर येतात असं सारखं नाही.
अच्छा! आमच्या इथ कस जवळ बस म्हणजे, जवळ जवळच घर आहेत ना, मग ते आणि मेन रोड पण आमच्या इथूनच आहे हायवे ला जायला. म येतात गाड्या, हम्म. म्हणजे असं सिटी टाईपच आहे.
हो, हा हा.
हम्म.
ते हायवे रोड असल्यामुळे जरा येतय.
आं.
हायवे रोड असल्यामुळ हे हाय.
भीती पण वाटतेय गाड्यांची हा लहान लहान मुलं आहेत. ना आमच्या घरात सगळ आमची तर भीती वाटत ते जातात ना रोडवर खेळायला त्यांच्यासाठी वाटपत होती मागे हा माझी म्हणजे छोट्या जावे नाही सॉरी मोठ्या जावेची मुलगी रस्त्यावरच होती तर तिच्या गाडी गेली पायावरून ना तेच भीती वाटते ना
होय लागलंय का मग खूप?
हा जरा लागलं त्याच्या
होय.
झालं